हॅलो हा य येतोय मला. तुम्हाला?
हो येतोय. बोल कशीय?
ठीकय मस्त. तुम्ही?
मी पण मजेत.
हो का. जेवण वगैरे झालं?
हो जेवण झालं. तुझ?
पण झालं घरचे काम आवरले.
हा हा काय बनवलंत आज?
आज आम्ही इडली, डोसा बनवले होते. भरपूर वेळ लागतो बाबा त्याला.
ते भाजीपोळी करून मोकळ होतं.
हा हे खायला चविष्ट म्हणजे खायला चांगलं वाट त आपल्याला पण भरपूर पूर्ण दिवस त्याच्यातच निघून जातो.
हा पूर्ण दिवस त्याच्यातच जातो आणि त्याच्यासोबत काय केलं. चटणी केली का?
हा खोपऱ्याची चटणी.
हा हा.
अ दादा माझा भाऊला खूप आवडतं ना. हो हा माझ्यापेक्षा छोटा आहे.
हा हा आम्हाला पण कधी सुट्टीच्या दिवशी करतो आम्ही शक्यतो मग. रोज भाजीपोळी, भाजीपोळी खाऊन कंटाळ येतो ना मग सुट्टीच्या दिवशी वेगळां काहीतरी. हा लहान मुलालांना तेच आवडतं.
त्यांचा खूप प्रश्न पडतो बाबा काय खायचं काय द्यायचं यांना ते भाजी पोळत नाही. मोठा आहे म्हणजे एकोणावीस वीस वर्षाचा आहे.
हा हा.
हा त्याच्यापेक्षा आणि हो आता पडतोय आमच्याकडे पाऊस. तुमच्याकडे?
हा इकडे पण काल पहिल्यांदाच पडला खूप खूप दिवसापासून वाट बघत होतो शेतकऱ्यांना पाऊस
हा म देण्यासाठी मग इथ चालू आहे ना गावाकडे. पेरणी चालू आहे आता.
हो का. आता उघडला का पेरणीसाठी.
हो. कापूस लावले ना आमच्याकडे आम्ही कापूस ला लावलय बाकी कीचे मक्का वगैरे लावता.
आ हा हां.
सोयाबीन पण लावता आमच्या इकडे.
हो का आमच्या इकडे सोयाबीन लावता.
हो का.
आणि कांदे वगैरे असं असतं कांदे जास्त असत आमच्या भागात कांदे आणि द्राक्षे जास्त अस
हो का तिथं पाऊस भरपूर असेल ना त्यांना पाणी खूप लागतं. कांदे हा कांदे त्यांना भरपूर लागत.
हा हा नाही त्यांच्या शेताकडनं पाट गेलेला आहे ना मग त्याच्यामुळे वेरीन पाणी चांगलं उतरतं.
ह चांगलं ये ना मग. पावसाचीच गरज आहे आता पडतोय पाऊस. सात तास गेले होते आम्ही आज मम्मी ते गेले होते कापूस लावायला. मग त्याच्यावर मस्त पाऊस पडला. आता दोन तीन दिवसात निघून जाणार ते जमिनीवरून.
हा ना आणि कोणत्या महिन्यात येत मग काढायला.
अ तरी त्यांना चार तीन चार महिने लागून जाता कापूसला.
हम्म हम्म आणि मग तो कापूस आला तेव्हा नेमका पाऊस झाला तर मग तो ओला हो
हा खराबऊन जाते ना मग त्यांना झाडावरतीच सुकू देता आम्ही. मग घरी आणून पण काय फायदा येतेस. सगळे त्यांच्यात मध्ये ते ईल वगैरे पडून जाते मग आपल्याला त्रास होतो ना आपल्या स्किन मधे म्हणजे खाज सारखं होऊन जाते ते. खूप हे त्रास होतो आपल्याला हो घरात आणले तर. म्हणून ते शेतातच त्यांना सुकू देता सुकले की मग काढता त्यांना पाऊस बंद झाला की. हो घरी आणून पण काय फायदाच नाही आहे ना म्हणजे शहरामध्ये म्हणजे खे गावाकडे कसं असत एक दोनचं रूम अस ते त्याच्यात पण पेशल कापूस साठी ठेवाव लागतं तिला पेशल रूमच लागते ना.
हा हा हा पा पावसामुळे म
हो मग अन् आपण पण घरातच असतो त्याच्यामुळे आपल्याला
हा हा आणि विकायला कुठे नेता मग मार्केटमध्ये?
ह नाही इथं येत ना गावाकडे येतात ते व्यापारी वगैरे.
तिथंच येतं का घ्यायला? हम्म हम् हम् आणि त्यांना पण औषध वगैरे मारावं लाग
मग फवारणी देवाव लागते ना त्याला, फवारणी देताव म्हणजे एक दोन महिन्याच्या महिन्यात तिला फवारणी देता फवारी देता तेला.
हो का?
हो, अजून मटेरियल वगैरे पण देता अजून त्यांच्यात गवत उगले की ते गवत म्हणजे काढायला हे खुर्पीने काढावं लागत तिला
हा हा हा हा.
दोन तीन म्हणजे निंदाणी सांगतात तिला आमच्याकडे
आमच्याकडे निंनी म्हणता
ह म्हणजे कोणी कोणी खुर पी खुर्पी मारायला चालो आम्ही शेतात असं पण बोलता. आमची भाषा वेगळीच आहे, आम्ही बंजारा आहे.
हो का हा हा भाषा वेगळी थोडीशी हम्म हम्
खूप आवघड आहे म्हणजे कोणाला जमत नाही ती भाषा
हा हा नाही चांगलंय ना उलट, खेड्यातलं वातावरण चांगलं का सिटीतलं?
हम्म हा माला तर खेड्यातलं चांगलं वाटतं. इकडे हवामान सगळं छान आहे.
ह म
आणि शेहराम धे कस कडे म्हणजे घरातच बसावं लागत, कुठे जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही आपल्या शेजारी असतात त्यांना पण नाही ओळखत आपण गावाकडे तसं नसतं ना. गावाकडे म घरातले काम झालं की बाहेर बसतो आपण तिकडे तिकडेची मुली पण ये ता आपल्याकडे बोलायला बाया पण येेता, बसता, गप्पा मारता. ते एकमेकांची गोष्ट अस सांगता आज काय बनवलय बाई तू काय खाते मला थोडसं देणा हं माझं घरी ये बनवलंय असं चालू असत. अजून हा शेताची गोष्ट कर आता माझं कापूस लावून झाली बाई मला बाया भेटले, एवढे पैसे घेताय अजून ते म्हणजे कापूस लावायचे तीनशे रुपये चालू आहे आमच्याकडे.
हो का हा हा तीनशे रुपये काय रोज का?
हा एक दिवसाच म्हणजे जास्त काम पण नाही करत ते किती अ दोन तीनच घंटे काम करता आणि घरी येऊन जाता.
हो का म ते एकदम अंगावर देऊन दिलेलं ते बरं पडत.
हम् अंगावरती घेत नाही ना बाया इकडे.
हम्म घेत नाही हे सोपं पडतं ना उशिरा यायचं थोडं काम करायचं तीनशे रुपये रोज मिळून जात हां हां हां.
ते पण आपल्यापेक्षा खूप हुशार आहे.
हा ते पण आहे हा हा हा.
त्यांना सांगतो आपण आपण सांगितलं आम्ही असंय गरीबी असंय तसय आम्ही काय करू मग. आम्हाला पण पुरवडायला पाहिजे ना असं बोलतात ते
हा तुझ्या तुझ्या ब्लाउजपेक्षा तर ते चांगले कमवता असं म्हणायचं मग
हा ते पण ये मला कंटाळा येतो शेतात जायचं म्हणून मी शिवण काम केले आणि घरीच बसून घरचे पण काम करते मी पूर्ण आणि ब्लाऊज पण शिवते मग
हा हा नाही उलट चांगला आहे ना शेतीत कस सगळं पाऊस आहे पहिल्या सारखं वातावरण राहिलं नाही आता कधी पण पाऊस येतो कधी पण ऊन पडत पहिला निसर्ग म्हणजे निसर्ग होता, जून महिन्यापासून पाऊस सुरु झाला.
आधीचे लोक तर आधीचे लोक काय करायचे म्हणजे दहा वाजता जाय चे आणि पाच सहा ला घरी यायचे. पूर्ण दिवस अस म्हणजे शे तातच निघून जायचं त्यांच. आणि आताचे तर आठ वाजता जाता आणि दोन लाच घरी येऊ न जाता.
हो ना.
हो. ऊन पण पडतो ना भरपूर.
हा ऊन हा उन्हात.
मग हम्म या वर्षी खूपच होत. मग घरचे पण काम होऊन जाता ना ते बायांची. सकाळी निघून जातात ते स्वयंपाक करून मग ते बाकीचे काम असच राहून जातात त्यांचे. मग तिकडून आले की ते बाकीचे काम करतात ते थोडस आराम करून घेता अजून मग, रोजच त्यांचं ते रुटिं टिंग ये. सकाळी उठायचं हा सकाळी उठायच स्वयंपाक करायच, जायचं, खायचं अजून अकरा वाजता ते जेवण करून घेतात तथ. मग अजून कामाला लागून जात.
हम्म हम्म. नाही चां हम्म हम्म नाही मी पण खेड्यावरचीच ये. माझं इकडे ला लाचलगाव ऐकलेलं आहे का? कांद्यांचं मार्केट आहे. नाही नाही निफाड निफाड तालुक्यात. तर तिथे पण हा तिथलं पण रुटीन असचय जवळजवळ.
हा आता तेच चालूय. त्यांना सांगा सांगता पण की दहा वाजता चल. नाही बाबा मी नाही येत आठ वाजता आहे का तर सांग मला. अस बोलता ते.
ह हा.
आधीच बोलून घेता हा, आधीच बोलून घेता ते. असं दहा ला नाही येणार मी, आठ ला सांगते एका तर येणार मी तुझ्या शेतात. नाही तर नाही येणार असं बोलून देता ते. मग घेऊनच आपल्याला गरज आहे ना. मग त्यांना घेऊनच जायच ना आठ लाच चांगली पण गोष्ट य ते पूर्ण दिवस उन्हामध्येच सगळं घा वगैरे कसं हो ठीकय. हो आणि घरी राहते ना एक दोन अजून असता ते आवरून घेता.
हा हा. नाही आता आम माझ्या आईन त्यांच्याकडे द्राक्ष बाग वगैरे असतं ना त्याला खूपच कष्ट खूप आहे त्याला. खूप औषधं वगैरे काही काही औषधच असे, पाटे रात्रीच्या वेळेलाच माराव लागत ते. हम्म म्हणजे ते पिक चांगलंय पण कष्ट पण खूप आहे त्याच्यात.
हम्म इन्कम पण चांगलं आहे ना तिला ह.
हा पण मंग अ काम पण त्याला हा मेहनत आहे तेवढीच आहे.
आता मेहनत वरच हे. तिथं जास्त वेळ दिला आपण ते ते म्हणजे इन्कम वगैरे सगळे मस् व्यवस्थित येते ना मग.
हा हा. काही काही औषधं येत तर अशे पहाटेच्या वेळेलाच माराव लागतं. कधी आपण गेलं ना तर आपल्यालाच वाईट वाटत ब कस जीवन आहे ब असं कष्टा कष्ट
मग आपण एवढी मेहनत करतो काय निघत नाही मग शेतकरीच नुक
हा कधी कधी ते भाव मिळत नाही ना मग.
मग भाव पण नाही त्याच्यावरती पण येणार.
आता मागे तर माझ्या काकांनी कोथंबीर लावलेली होती. आणि अ एवढे औषध मारून पिकवली त्याची निंदणी केली आणि भावच नाही. त्याला काही काहीतरी दो दोन का तीन का पाच रुपये जुडी होती. म एवढं लांब शहरात विकायला आणायची तोडाय तोडायला बायका. परत ते माती काढायला बायका हां. एवढं लांब आणायची तर मग त्यांनी गाई गाईंनाच घालून दिली ती.
अ शेत करून पण ते पण खूप खर्च लागतो.
हां कधी कधी एवढं कष्ट करून काही उपयोग नाही होत शेतकऱ्यांना. हम्म भाव मिळत नाही त्यांना मालाला.
अ बाकीचे तर अस सांगू जात आता शेतामध्ये काय म्हणजे त्यांच. काय निघत नाही त्यांचं नुकसान होऊन जातं म्हणून ते असं कंट आहे येऊन जात. कि ते डायरेक्ट बोलून घेतात की आता शेतकर श शेती करून काही फायदाच नाही. त्याच्यात काही निघतच नाही निघून जायचं शहराकडे असं बोलत बसून बसून खायचं. शहरामध्ये काय एवढं हे हे काय म्हणजे शहरामध्ये काय बसून बसून. तिथ पण मेहनत करावच लागत ना. ह हं
आणि आता कॉम्पिटिशन एवढी झाली.
मग शहरामध्ये पण रूम भाडा असतो भाजीपाला. खावावं लागतं ना तिकडे पण त्यांचे पैसे. मुलांचे शिक्षणाचे पैसे भरपूर लागतात शहरामध्ये पण. आपल्याला हां आपल्याला तस वाटत पण. गावाकडे कस असतो आपल्या स्वतःची शेती असते. स्वतःच घर असत. त्याचं काही भाडं नसतो अजून शेतामध्ये भाजीपाला वगैरे निघून जातात त्यांचा खर्च वाचून जात. ना आपलं.
हा ठीक आहे छान वाटला तुझ्याशी बोलून. मस्त वाटलं परत बोलू आपण हा हम्. बाय सबमिट करला. माझ्यासारखं कट नको करू बर का.